हॅलो!
ऐकू येते काय?
हा हा येत येतय
हा बोल की
बोला काय मंग काय करता ह ह
काय नाही हेच चाललंय बघा झोपायचं जरा उठायचं
होय पाऊस तुमच्या इकडे
पाऊस आज तर काही नाही जरा ऊन पडडाले जरा पडाले अस
हा मग जरा ऊन याय लागले जरा पाऊस यालाय तस चालूय आता जरासा बाहेर जाय अस कुणास विचार केला होता जरा तोपर्यंत पाऊस याय चालू झाला फक्त विचार केलता ह ह की दारात जरा असं जायचं असा तोपर्यंत या लागला होय
होय मग कुठं जातात नाही फिरावीरायला तुम्ही संध्याकाळचं वगैरे नाही तरर
हा म्हणजे संध्याकाळचं तेन असं म्हटलं अस तर आम्ही जेऊन वगैरे तेच असं इथच सगळ्या लेडीज सगळ्या फिरत होतो जेवल्यावर वगैरे बोलत ते आणि त्याच्या अस मग आधी म्हटलं तर नाही सगळी जी ती कामात असायची मग एकटे होत्या सोबत्या मैदानात अ दोघी जणी आम्ही जाईत होतो त्यांच्या घरी जरा थोडा प्रॉब्लेम झाल्यापासन म आणि जायचं थांबलं आणि आता त्यात पाऊस एक असतोय असा रस्ते एक सगळं खराब आहे ते तेच्यात चालता पण येत नाही सरळ त्याच्यामुळे ते मला आता पावसातन नाहीच आणि हे वातावरणात तर लग्गेच तब्येत एक बिघडाय लागली आता
बिघडता होय पण तेच्यात भर
पण आपली तब तबेत हा त्याच्यापेक्षा आपण आपली तब्येत सांभाळून राहिलेलं चांगलं किती केलं
बर हा हा तेवढ्याला पण तेच झाले मग आता सहा दिवस झाल आज तापच कम होत नाही त्याच औषध घातलं की नाही जरा बरं दाखवून आलं की आव अवा कन ला पण औषध घातलं क नाही जरा बरं वाढते नाही औ नाही औष आणि दो तीन तास झालं हाय आणि असं ताप
म जरास पाणी वगैरे उकळून देताइसा का
अ पाणी पण उकळून देतो आणि टॅब्लेट्स पण घालवलो आणि जेवण पण जरा वरण भात आणि तेवढं तिकट पण काही नाही आणि जेवण पण झालाय तो आणि जराच काहीत आवडीनें काहीतरी मागितला ते करून दिलो आणि उलटीस व्हायला
ह ह्या ह्याच्यात कसं होत पाणी आता सगळं नवीन पाणी येते ना नवीन आणि घाण पाणी येतय त्याच्यामु ते एक तर फिल्टर पाणी आणि दुसरं म्हणजे त्याच्यात ते लहान मुलांना आणि शक्यतो मोठ्यांनी पण असं उकळून थंड करून पाणी पिलेलं चांगलं किमान जंतू वगैरे त्या सगळ्या
करता सोडा हच का नदीच नसते फिल्टरचच पाणी वापर फिल्टरचं पाणी गरम पण करून देतो त्याला पाणी म झालं तर आता क्लायमेट मुळ आणिच झाली शाळेला घेऊन जाऊन ेऊन येऊन त्याला दुपारच्या टाइम मला पण काय झाले भिजलाय पण जरा दो तीन वेळा पोहोतात त्याच्यामुळे त्याला बरंच विना झाले जर आणि जर जाणार आहे संध्याकाळचं.
जरा लहान मुलांच्या आणि प्रतिकारशक्ती पण अशी जास्त ती मस्ताना त्याच्या मुळ ते पटकन पकडतंय लगेच आजार पण त्यांना.
च तेवढं तब्येतन पण अंगाणं पण नाही काय नाही असं जरा एकदम असं निब्बळ असं असल्यासारखं, जराच काहीत झालं असं जराच पडायचंच गप झोपून असं झालंय त्याच
हम्म हम्म हम्म.
तस होऊन जरा संध्याकाळच जाऊन आणि जरा चेक करून आणणार आहे.
नाही हे पावसाळ्यामध्ये पोरस सगळी स त. वेगवेगळ्या हो पावसाळ्यात जरा पावसाळ्यात म्हणा किंवा उन्हाळ्यात पण म्हणणा आणि हीवाळ्यात पण प्रत्येक ह्याच्यामध्ये काय ना काय तर होतच.
होय पावसाळा् आला ताडत की उन्हाळा पाहिजे उन्हाळा त जे म्हणजे थंडी पाहिजे ति पण अस मला तर वाटते तिनी पण नकोच. असं वाटते हो खूप होता. असं जरा भैर आता मी कॉलेजला जात होतो आता मला कसं कॉ कॉलेज पासून स्टँड एक किलोमीटर तर आहे एक आला रिक्षान सुद्धा चालत जग जा जायला लागायचं. असं होऊन लागत होत म्हणता एवढंच य चालूच शकत. ते तुम्ही एवढं होऊनं चढ चढ चढ सगळं तर हात भाजायची तुम ची.
होय होय कन लई कन भया जास्त होत या व र्षा ऊन त्या वर्षीचा उन्हाळा खूपच होता. लय होय हो खूप ऊन्हाळा होता ह्या वर्षी
हो आता पवस बघूया काय होते हाय का नाही का माहितीे आवडी जास्त छात्र पण नदी आमची पंचगंगा इचलगांची नदी खल बुडल्या की झालं तर बणी अ आता काही रस्ता चालू नेम ना खर्च बंद केल्यात, आमच पण तेच
आता आता एक आता एक आता वर आता वरचा एक पण चालू असतोय की खरं पण तरी पण ते तेवढ्या पाण्यात न ते वाहतूक करताना भीतीच वाटते.
होय होय आणि कसंच ते वरच चालू अस ते काय सांगता येत नाही पाऊस तुम्ही कंटिन्यू दोन ते तीन दिवस पाऊस चालू झालं सांगताच येत नाही ते कधी बूड डल कधी अ रात्री रात रात्र रात्र भडलं असते एकदा एक एक दिवशी तर
या्या वर्षी पावसाचा पण काही अंदाजच लागेला न झालाय उन्हाचा पण आणि पावसाळ्याचा पण
पावसाच पण कधी आता बघा की एक महिना लेट होन कसं चालू झाले पाऊस पण.
एक महिन्याची कसर काढली त्याने. पूर्ण भरून काढली सगळी होय की.
आणि म आता कस होत आमच्या एक्झाम पण आता आले. एक अजून एक दहा दिवसनी एक्झाम आहे. म आम्हाला तेच टेन्शन आले आहे एक्झामच्या टामलाच ते पुढलं म म्हणे जाऊन एक्झाम कसले लीव
किमा ना, एक किमान इथे शाळा वगैरे चालू करे आहेत मुंबईच्या त्या शहरमध्ये शाळेनां सुट तीत त्यात सरळ आता सरळ बंद होय होय सरळ बंद. गेले शाळा रस्ते पाणी सगळ शिरले सगळ ह्याच्यात ना ते आणि सगळं होय त्यामुळे सर सुट्ट्या दिल्यात शाळे शाळेना तिथं. तर इकडे का मान बर्या तरी म्हणायचं होय.
आता इथं पण कंटिन्यू चार पाच दिवस पडलं तर येतेच हो बघ येतेच पाणी. तुमचं तिकडे कुठे येत नाही म्हटत तुमच्याकडे
तिकडं नाही हिकडं नाही पाण्याचा एवढा इिकडं काय नाही त्याला. सगळं बाहेरची धरणं जरी फुटली तरी पाणी इथवर इत नाही.
येत नाही काय? आमचं आमचं पण इथं तसं येत नसल तर आमचं पूल बुडते. पुल बुडून इथं आम्हाला बघायला जायला भेटते. आमचं कसं होतय मदी असल्यामुळे आमच्या इथं पाणी येत नाही. राऊंड येते तिकडं-हिकडं. आम्ही पाणी आलं म्हणजे सगळी बघायला जाताव इथं जवळच येते पाणी लांब काय येत नाही.
बरं
जाऊन पाणी बघून एन्जॉय पण करून ये ताव त्यात.
होय, वर्षातन एकदा असते तेच सगळी असं उटी सोडायला गेल्या असात बायका ओ आमची सासूतेन सगळी काय करतात ते नदी आलं म्हणजे हे सोडत्यात नारळ असं काय काय तर देवाच सोडत्यात त्यांच्या संग जाताव. आणि आमचे सासू पण असं हे नाही असं स्ट्रिक्टली नाही.
नाहीता.
एन्जॉय करतीया आम्ही आता पाण्यात खेळायला लागला आमच्या संग खेळायला येतीया. अस असं अस नाही की तू हेच कपडे घालू नकोस, तेच घालू नकोस. असंच राहा, तसच राहा असं काही नाही.
नाही आमच्यात पण तसं काही नाही आहे सोडा खर.
होय, आणि तू तिथे जाणार आहेस जा. तसं आहे आमचे सासू पण असं काही नाही आणि तू कुठ किती पण फॅशन कर, काय पण कर, कसं पण राहा. असं नाही ही काही झाल तर चांगले आहेत त्या बाबतीत सगळं चांगले आहेत तेनीपन. आणि कुठ तर गेलं गेलं बिल तर आम्ही असं भरपूर एन्जॉय पण करताव.
नाही तसा तेवढा फ्रीडम पण द्यायला पाहिजे त्यांनी म्हणजे कस शेवटी लाईफ एकदाच आहे ही. नंतर थोडी काय मला काय येत
होय, होय, होय ते तर आहे. आहे तसं आहेत. तस काय नाही मिस्टर पण आहेत सासू पण आणि मिस्टर पण एकदम असं त्यांनी पण फ्रीडम आहे. त्या हे करतीस बाबा कर. तसं हेच नाही असं एकेकटं अस्त्यात स्ट्रिक्टली हा इतंच का आज गेलीस तू? इ थंच का आलीस तू?
असं काय नाही हाय.
होय, एकदम फ्री डी असं वाटते की मला एक एकदा पर्सनली फील वाटते की आम्ही दोघं फ्रेंडच हाय.
असं अस असं आता आमच्या कॉलेजमध्ये फ्रेंड पण म्हणतात माझी सगळे तुम्हाला बघितल्यावर नवरा-बायको बघितले असं वाटत नाही. दोघं फ्रेंड्स आहेत असं वाटता. असं एकदम फ्रेंडलीच असता ओ होय तेवढेच पाहिजे असते नी आम्हाला पण बायकांना पण.
होय, नाही नात्यामध्ये भी तीपेक्षा नाही भीतीपेक्षा ना असं हे असणं म्हणजे एक वेगळंच अस नात्यामध्ये होय प्रत प्रत्येक गोष्ट आपण शेअर करतोय. ता आला पाहिजे माणसा सोबत असं पाहिजे आपल नात. मग आणखी काय मग? हॅलो
याले काय ऐकू? ते मधेच जरा हॅलो
हा हा
जरा मोबाईलच प्रॉब्लेम झाल्यामु अचानकच काय होते दुसऱ्यांना कॉल लागते कोुणाला तरी अस झालं असं झाले ते अहो डिस्प् माझ मोबाईलचा परवा डिस्प्ले गेला मग ते डिस्प्ले ग केल्यामुळेळ माझ घरात मोबाईल होत त्याच्यामध्ये माझं सिम कार्ड घातलोय ते मोबाईल दुरूस्त टाकलोय
हा हा हा
आता ना ते असं चालू झालय
मधीच मधीच लागतोय होय हा ह ह
चालतय
चालेल मग करा मानखी कॉल नंतर ठीक आहे
ह
ब
ह
कॉल का कट आ